हॅलो, हा काय करालाय?
ला बसले
हम्म, जेवण तेन झालं.
झालय
हा झालं की. हम्म तुम्हाला आता तुम्हाला कुठलं खेळ आवडतेत त्याच्याबद् ते सांगा की जरा आता. तुम्हाला शाळेला कुठलं कुठलं खेळ होते?
हा.
कशा कशात भाग घेत होता.?
हम्म.
हम्म. शिक्षण कुठं झालं तुमचं?
पहिला प्राथमिक हिथं आमच्या आपल्या गाव इथं आमच्या गावातच झालंय.
हा हा.
मग मग पाचवी ते सातवी परत हायस्कूल ला गेलो. दहावीपर्यंत
पुन्हा मेला.
हा हा हा. मग तुम्हाला प्राथमिकला खेळ कुठले कुठले शिकवत होते शाळेमध्ये ग्राउंड मोठा होता तुमचा. हॅलो हॅलो मराठी इंग्लिश हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो